हॅलो हॅलो, आवाज आलाय काय?
हा बोल की.
हा काय करलंस?
काय नाही बसले तू काय करायस?
काय बसलोय, बरेस काय?
हाय बग, तू?
आहे बघ घरातले
बाळ आहे आहेत.
हा हा आयत यत बरी. हाय झोपल्या एकटी तो टी व्ही बघायलाय.
हा हा आज शनिवार.
होय लवकर आलाय शाळा लवकर सुटत नाही.
शनिवारच्या शाळेची मजाच वेगळी असतय नाय.
होय होय.
सकाळी जायचं लवकर.
होय सकाळी लवकर जायचं लगे लवकर यायचं.
भारी असत्या मजा.
होय. आणि सकाळच्या शाळेत सकाळ सकाळी लवकर मसाले भात खायच एक मजा लेय. ह
लई मसाले भात आमटी.
होय आणि गरम गरमस्तय छान वाटतेय.
हम्म. आणि तेच हे ग्राउंड वर बसून खायचं.
होय.
मजा सगळी.
रांकेत थांबायचं घ्यायला मी फुड तू पुढं. छान ना असायचं.
मी तर लय आम्ही तर लय धमाल केली.
होय काय काय केलाय.
हम्म. आ मही काय सकाळी दहा ला सकाळ दहाची शाळा असली का नाही.
हा,
दहा ला जायचं प्रार्थनेला उभारायचं.
हम्म.
इकडे तिकडे बघायचं कोण नसलेला बघायचं खिशात न चॉकलेट काढाचं आणि खायचं.
ह लहानपणाची मजा वगरे असत्या.
हम्म आम्ही कस आमचा ग्राउंड असा मोठा आहे ना आणि तिकड. कुमार शाळा आणि इकडे कन्याशाळा आहे दोन्ही एकत्रच एका ग्राउंड मध्येच आहेत दोन्ही शाळा.
होय.
हा आणि प्रार्थनेला पण इकडे कुमार उभ कुमारची मुलं उभारणार. कन्याच्या मुली उभारणार.
हा हा,
असली मज्जा आणि बड्डे तर असलं तर लईच मज्जा.
होय.
हिला घेऊन जायचंय चॉकलेट वाटायला कि हिला चॉकलेट वाटायला घेऊन जायचं.
होय कारण आपल्याला तासाला बसायच नसते नाही.
होय.
ते एकच्या सुट्टीवरपर्यंत फेरायचच फेरायचं वर्गात आणि सगळ्या टीचरांना. चॉकलेट वाटत.
हम्म जायचं ते जायचं.
होय.
आणि अ. तिकडे एक दहा मिनटं थांब तिकडे एक दहा मिनिटं थांब तोपर्यंत एक तास संपतोय.
होय.
आणि मधला उठायचं वॉशरूमला जाऊन येऊ सर म्हणाय आणि.
होय ते शाळेत कमी आहे ना ग्राउंड वगरेच जास्त असायचं.
हम्म आणि चारच्या वेलेला जर का मज्जाच मज्जा
होय आणि संध्याकाळचा शेवटचा तास आम्हाला खेळाला सोडा की, खेळाला सोडा की
जरा दोनदा मिनट गेली सर हा जावा
होय छान असायचं आता कस सगळं पोरांना अभ्यास आणि अभ्यासच चालू आय नय सध्या
आता एल के जी, यु केे जी, पी जी पासन सगळं चालू आय.
आणि आधी कसं असायचं आपण कसं करत होतो एकची किंवा जेवायची सुट्टी झाली की भराभर जेवायचं आणि खेळायला जायचो पण ह्यांनी आता भराभरा जेवतात आणि अभ्यास करायला क्लासमध्ये जाऊन बसतात. ते खेळायचं तर राहिलंच नाही ना आता मोबाईल मुळ पण आणि अभ्यासमुळ पण
आणि कसं असतंय मेन मुलांना शारीरिक दृष्ट्या खेळणं योग्य आय.
होय होय.
हा नाय त त्यांना काय अस जास्त पडन नाय घरात आलं की पालक बोलतात अभ्यास करा अभ्यास करा अभ्यास करा शाळेत असले की शिक्षक बोलतात अभ्यास करा अभ्यास करा कुठे एक दोन मार्क कमी पडले की हा त्याच्यापेक्षा तू चार मार्कांन कमी आलास म्हणतात. असं असतय आमच्या वेळेला आम्ही नाप पास झालो काय मी पास झालो काय भले खेळायचंच खरं
आम्हाला शिक्षक पुढ ढकलत होत..
हूं आणि सगळ्यात मज्जा त त्या ग्रा गॅदरिंगच्या प्रॅक्टिसला येणार.
होय ते कधी चालू करतच करायचं हे लागत होत आम्हास काय म्हणजे काय अभ्यास करायला लागत नाहीत कोण काय शिकवत नाहीत होय.
आणि त्या गॅदरिंगच्या आदल्या दिवशीची तर उत्सुकताच वेगळी रंगीत तालीम करायला
रंगीत घालून कपडे घेऊन जायचं कपडे घालून अनं मग डान्स करून बघयचं कसं दिसतय काय दिसंतय
हम्म कुठं एक ता दहा पंधरा मिनिटाचा स्टेजवरचा शो असायचा.
महिनाभर घुमरे असायची ते
महिनाभर घुमरे असायचे त्याजे
होय छान वाटायचं अगोदरच
यात्रेच्या वेळेला पाळणी येणार ग ग्राउंड वर आपल्या आणि काय ट्रायल करायल्यात काय आम्ही बसायचो त्यात
होय.
ती पण मज्जा वेगळ हम्म आणि ते श्रावणात सकाळची शाळा सुरु झाल्यावर लवकर जायचं. कचरा गोळा करायचा सगळा शेकोटी पेटवायचं आणि प्रार्थना हो तिथंच थांबायची.
होय होय. आणि
ती
असा आणि ते माहिती ये काय बँच आपलाच निवडायच आणि आपलं त्याच्यावर नाव घालून ठेवायचं पेनानें किंवा कर्कटकनं.
अगं आत्ताच कसं झालाय आता शाळेत कोण असले की एकामेकाला मुलं मुली प्रपोज करतात.
हम्म.
आम्ही कुठला बेंच चांगलाय बघाय त्यान त जाऊन घेऊन आमच्या जागेवर ठेवायच.
होय होय आधी भीत होती येते एकमेक बोलायला.
हम्म
आता भीेत नाही.
आणि त्याच्या आता सगळी परिस्थिती आणि आताच शिक्षक पण जरा स्ट्रिक्ट आहेत.
आता स्ट्रिक्ट नाही अगोदरला स्ट्रिक्ट होतं अगोदर आपल्याला माहिती आहे काय? आणि असं काय तर हे झालं किंवा कोण का ते पोरांना तेन कसं मारत होतीत पाटी मगं उरपट हात करून बस थांबायचं मग त्याच्यावर छडा देत होती. एक एक सर तर डस्टर फेकुणचं हणत होतीत लेक्चर ल ल म्हणजे त्याने ज्याय ला तास घेत तय तर त्याला कोणत पोरा आगा पना केलीत की नाही आणि खास करून पोरं कसं मागच्या साईडला बसत होतित नाय मग तिथ जा उपर् मी नाही तू नाही करणार त्यामुळे पुडं जे शिकवत असतात त्यावेेळे तिने आगावपण केलं कन डस्टर फेकून च मारत होतीत. होय.
आता आमच मी ज्यावेळी आठवीला होते कणी त्यावेळी आम्हाला खरं म्हटतय सर नावाचेच सर होते.
हम्.
आणि काय करायचं जे आदल्या दिवशी शिकवलंत तेनी. ते दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळी तासाला आलं कनी. बिन अ वही उघडता का सांग मुद्दे सांगायचे आणि ते पण वळीन.
हम्म
आणि वळी न. सुरू करणंर नाही आलं कनी त्याला उभ करायचा सगळ्यांनच काढ.
होय.
अ असं हात उरपाटा करायचा एक छडी खायचीच.
होयस की आधी स्ट्रिक्ट होता शिक्षण.
आणि सगळ्यात वेगळं म्हणजे मित्र नसताना त्याची प्रेझेंट लावणं.
होय होय. छान असायचं ते.
आणि कसं पावसाळ जर सुरु झाला ग्राउंड वर खेळायला मिळाल नसल तरी वर्गात क होना खड्याने खेळायचंच.
होय होय.
त्यामुळ लय आणि कविता मराठीच्या कविता. पाठ करताना बँच वाजून पाठांतर करणं ही एक कलाच वेगळी होती.
आणि कविता आपल्याला कसं शिकवत होतीत माहीत आहे काय चालीन. पिक्चर मधल्या गाण्यांची. चाली किंवा ते अगोदरच्याा जुन्या गाण्याचे चाली लावत हुते टीचर
ते आपल्या आता आता काय नाही आणि पहिला कस आम्ही शाळेच ख दप्तर खरेदी करायला गेलं म्हटलं की पहिला रेट. कोठ नाही तर छत्री खरेदी करायची.
होय त्याला पाऊसच असायचा आता पाऊस तर हाय का बघकी. ते शाळा चालू झालय. आ ते आपलं कणी शाळा चालू झाली की पाऊस असायचं आणि मेन म्हणजे पाऊस शाळेला जायच्या टायमिंगला आणि शाळा सुटायच्या टायमिंगला येताना तर भिजतच घरला. घरात आल्यावर आई - बाबांचा शिवास खाईत होत.
त्यावेळी पण ते आपली निसर्गाा संग एक मैत्रीच होती ग. आता कस आहे मोबाईल च युगाय जे ते आलं शाळेस न मोबाईल घेऊन बसलं.
हा मोबाईल बघ. टी व्ही बघ. हेच्यात ते बाहेर जाईतच नाहीत. पोर खेळायला त्यांनासनी आता खेळायला जावा - जावा -जावा म्हणून पाठ लागाय लागतय आणि आमासनी घरात या -या - म्हणून पाठ लागत होत.
आम्ही तर खाताना का नाही पप्पा असं काटीच घेऊन उभ आहे येतासा का नाही आत.
होय. आमचं पालक हुडकायला येत होतीत गल्लीतन. आम्ही एवढं गल्लीत फिरत होतो.
उन्हाळ्याच्या सुट्टीत तर का नाही आम्ही. आमच्या इकड खाली नदीकड एक मंदिर हाय
हम्म.
त्या मंदिरकडच आम्ही दिवसभर. आमची आजी अ पप्पा तेन हुडकायला येत हुतं
आणि ते हेे माहितीय काय? दिवाळीच्या सुट्टी पडणार आहे म्हटलं की म्हणजे आता आज लास्टचा शा म्हणजे स श शाळा भरल्या. आणि नंतर उद्यापासून च दिवाळीची सुट्टी पडणार आहे म्हटलं कि त्याच्या दिवस आहे मराठी विषयच सर आला त्या दिवाळीचा अभ्यास गणित विषयच सर आलं द्या दिवाळीचा अभ्यास. असं करत सगळ्या विषयचा अभ्यास आम्ही जवळजवळ दोन पेज लिहून घेत होत. अस प्रत्येक विषयच आणि बसू सुट्टीला तेन चालल कणी कपडे कमी आणि दप्तरच वज्जच घेऊन जायचं. आणि काय दप्त दप्तर घेऊन गेलं कि तिथं काय? तिथं वातावरण वेगळं असणार. की खेळायला जा कुठ फिरायला जा असं करणार. आणि दोन दिवसात शाळा चालू झालं म्हणटल की रात्रण दिवस बसायच. तर लिखाण करत बसायचं. होय खर ते भारी वाटत होत. आता वाटाय लागलंय त्या शाळेत जाऊन बसावं.
होय खरं आता ते वातावरण सुद्धा नाहीय निसर्ग सुद्धा ते आता हेज्यात नाहीय
नाही आणि ते आपल सर तेन आता कोण नाहीत नाई आता आमच्यात ठरवाय लागल्यात आमचे मित्रमैत्रीणी हायत कणी त्यांनी आता गेट टू गेदर त ठेवायच म्हणजे सगळीजण येऊन एकदम यायचं म्हणजे गोळा व्हायचं. जुन्या आठवणी ताज्या करायच्या. सगळं आता करणार आहे आम्ही तु पण एक दिवस
सोया
होय.
नाहीती मज्जाच वेगळी असत्या खर.
होय आणि आता कसं झालय माहितीय काय? सगळी जण मोबाईल आणि ज्या युगात कामाच्या तापात कनी - कोण कुठ हाय? कोण कुठ हाय? काय कळनाच. आता सगळि जण- फक्त गोळा झाल की पहिला विचारणार, कोण कुठ हायसा? कोण काय काय करालायसा? सगळ विचारायचं हाय.
व्हय.
होय. आत्ता बघूया. आता कधी ठेवत्यात. व्हय. होय.
आणि पावसाळ्यात ताट धुवाय जायचं जेवल्यानंतर- ताट डोकीवर ठेवून यायच.
होय. एकदम छान अस
युज तर करतात. साठलेलं पाणी पायावरओतून घ्यायचं आणि आच्छाय जायचं.
होय.
आणि आता कस? हे आरसीसी बिल्डिंग आहेत सगळ्या शाळेच्या.
होय. होय.
तवा कस ते खापरीच खिडक्या एक धडकणार हिक‌ंडन तिकडंन. हिकंडन आज्जी आली बघ. तिकडंन म्हातारा आला बघ करत-
होय. होय. छानच हाय-
आणि आभाळ गच्च असं भरून आलं की नाय? अंधार झाल्यावाणी व्हायचा. त्यात शिक्षक एक शिकवत असायचं.
आणि त्यात झोप एक यायची.
झोप एक यायची. आणि वरण भाताचा वास एक यायचा.
होय. होय. चालतय की आणि कर मग. जरासं थोडं काम हाय माझं. तेवढं संपवते आणि तुला आणि करते. बर थोडं काम हाय. तेवढं करते आणि तुला नंतर आणि करते की.
चालतय. चालतय. कर कर. जुन्या आठवणीत कधी विसरायचं? हेच कळत नाही आता.
होय. होय.
ठेवू का?
हां. हां.